हॅलो
आज येत आहे ना माझा
येतोय माझा येतोय
हा येतोय क्लिअर आहे तुझा आवाज बोल की काय लही दिवसान म्हटलं फोन करूया निवांत बसलेलो
हम्म हम् हम्
आवाज तुझा जरा मोठ्यानं बोलताय तुझा आवाज एकदम बारीक येतोय
हा बोल की बोल
हा म निवा असं बसल्यावर अगं आता आकाशात चंद्र तारे दिसली आणि त्या चंद्रावर मला महाशिवरात्रीचं म्हणजे आपले भोलेनाथ शिवशंकरांच्या त्या माथ्यावर चंद्र असतोय ना तसा असा कलेला ग
हा हा हा हा
अ तुझ्या बरोबर जरा डिस्कस करूया महाशिवरात्रीबद्दल तू काय उपवासते रतीस काय महाशिवरात्रीचा
हा मग काय ग बाई मग मी तर श्रावण सोमवार पण करतोय मी तर म्हणजे भक्तच आहे भक्त म्हणजे म्हणजे मला मला असं त्या देवांचे म्हणजे देऊणचे देव महादेव असं म्हटलं जाते ना
हा होय
जसं मला प्रिय आहेत ग ते आवडतात म्हणजे एक असं श्रद्धा आहे माझी त्यांच्यावर त्या देवावर.
ह मला इतकं म्हणजे आमच्या घरात म्हणजे असं एवढं पण धार्मिक वातावरण नाही सोड पण. म टीव्ही ला एक सिरियल लागत होती बघ दे ओक देव महादेव त्यावेळेस मी. मला बघायची आणि मला इंटरेस्ट यायं का म्हणजे फुडकाय दिलं फुडकाय दिलं मग कसं होते मग असं हो. काय अस काय त्यामुळे मी थोडी थोडी. सिरयल बघितली त नंतर काय मी कंटिन्यू केली नाही. मग तुला जेवढे माहितीय आहे मला जरा महाशिवरात्री बद्दल सांग की ते हरतालिका पूजन वगैरे. किंवा उपवास का करतात आणि महाशिवरात्रीला शिवपार्वती. तिचा विवाह झालेला अस म्हणतात आ तो विवाह उत्तराखंडमध्ये झालेला ना ग.
होय होय बरोबर आहे बरोबर आहे ते बरोबर आहे आता महा. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यात असत बघ म्हणजे मराठी आणि म्हणजे इंग्लिश. इंग्रजी महिन्या म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च. म्हणाला गेलं तर अ फेब्रुवारी मध्ये असते आणि. मराठी महिन्यामध्ये क नाही फाल्गुून महिन्यामध्ये ही महाशिवरात्री साजरी केली जाते आता महाशिवरात्री अ म्हणजे मोठी एकादशी पूर्ण वर्षातील मोठी एकादशी असं त्या दिवशी म्हटलं जाते मग आपण म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसाला जी एकादशी येते. त्या दिवशी आपण वरीचा भात वगैरे खातोय हे तर तुला माहितचत.
हो एकादशी आम्ही एकादशी मी करते सोड.
हा मग त्यावेळी तू खात असणार पण ती जी महाशिवरात्री जी. एकादशी असतात नाही त्या दिवशी तसं काही खायचं नसते म्हणजे वरीचा भात. वगैरे खायच नसत फलोपुहार घ्यायच असतोय अ काही लोक. तर नाही म्हणजे फक्त जलावर करतात आणि त्यानंतर नाही तो उपवास. त्या दिवशीच करायचं आणि त्या दिवशी सोडायचं असं नसतंय तू पूर्ण दिवस उपाशी राहायचं.
आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा काय?
बरोबर आणि त्या दिवशी ज्या दिवशी तू उपास आणि त्या दिवशी तुला सांगतो सकाळी लवकर सकाळी लवकर उठायचं. स्वच्छ चांगली कपडे घालायचं. पांढरा - - कलरची तुला माहितच असेल पांढऱ्या कलरची कपडे म्हणजे
मला अजून एक डाऊट आहे पांढराच का कलर घालतात.
अगं त्यांना पांढरा कलर आवडत हो - - ता कारण तो फ्रेश आणि सफेदीकडे जातोय की नाही म्हणजे त्यामुळे चांगलं वाटतय ते फ्रेश फ्रेश अस त्यामुळे ते घालत असतील. मला पण त्याचं नेमकं कारण माहित नाईआय. चांगली वस्त्र म्हणजे परिधान करायची त्याच्यानंतर अ तुला माहिती हाय महादेवांना बेला बेलपत्र आवडतयं खूप.
हा हे माहिती हाय बेलपत्र. पण त्यांना बेलपत्र का आवडतयं गं?
काय झालेलं सांगू काय तुला एक कहाणी म्हणजे कथा एक दिवची कनी - - म्हणजे एक शिकारी जंगलात गेलेला असतोय आणि तिथं - - जंगलात गेल्यावर तिथे एक शिवलिंग असते म्हणजे ते आपोआपच आलेलं असते तिथं कोणीतरी ठेवलेलं नसत काय नसतयं तिथ ते आपोआपच स्थपित झालेलं असतयं मग तो शि शीकारी शिकार करण्यासाठी गेलेला असतो तो दिवसभर अस उपााशी अस होय म्हणजे तो काही खाल्लेला नसतोय काही नसतोय. आणि तो काय करतोय आणि ते बरोबर शिवलिंग जे असतयं ना ते बेलाच्या- - झाडाखालीच असतयं आणि तो तिथं बेलाच्या झाडावर बसु शिकार पाहत असतोयं. पण शिकार पाहत - - असताना त्याच्या हातातून ती बेलाची पाना शिवलिंगावर पडत्यात अशी आपोआप त्यावेळीपासून त्यांना ते शिवलिंगाना कनी बेलपत्र प्रिय झाले आणि महाशिवरात म्हणजे ही एक कहाणी आहे म्हणजे. महाशिवरात्रीचे कनी दोन तीन स्टोऱ्या आहेत त्या म्हणजे कथा आहेत त्या मला माहिती हाईत. त्यापैकी ही एक आहे बघ म्हणजे त्यावेळीपासून त्यांना ते आवडते बेलपत्र. आणि त्यावेळी तो शिकारी उपाशी पण हो - - ता आणि त्यांनी ते बेलपत्र त्या शिवलिंगावर पण वाहिलं म्हणून त्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते असं पण म्हणतात आणि दुसरी कहाणी म्हणजे कनी त्यांचा विवाह झालता म्हणजे अं महादेवांनी पार्वती.
हा ही म्हणतात की जगातली पहिली लव्ह स्टोरी हाय. आणि ह्याच्याबद्दल तुला काय माहित हाय.
होय, होय. बरोबर हाय म्हणजे तुला एक सांगू काय याची कहाणी म्हणजे कथा ज्यावेळी पार्वती कनी हे दुसरं रूप- - काय सती म्हणून एक होती मग त्या स ती सती ना अग्नीत दहन होत त्या म्हणजे ती पण कथा खूप मोठी हाय.
म्हणजे ते दहन का होत्यात अग्नेमध्ये?
अ काय झालेलं असतंय. हा. सांगते ऐक. म्हणजे मला थोडंफार माहिती हाय एक्झॅक्ट माहीत नाहीये. एक कोपेश्वर म्हणून मंदिर अस - - ते तिथं महादेवानी सती असतात मग - - अ सती काय करते सती आपल्या नंदीला घेऊन म्हणजे सतीचा जे वडील असतात कनी ते काहीतरी कार्यक्रम ठेवलेला असतात मग तिथ अ सती आणि अ तो नंदी - - असं दोघं जण तिच्या सोबत जातात. मग तिथं कनी सतीच जे वडील असतात ते तिला म्हणतात की तुला मी महादेव म्हणजे महादेवांना तू अ मी देणार नाही तुला आणि तुझा जो विवाह आहे तो त विष्णू सोबत मी ठरवलेला आहे. मग त्यावेळेस ती काय करते. आग्नित दहन होते. मग ते पाहून जो आपले महादेव आहेत तिने ते कोप पावतात मग तिथे ते कोपेश्वर मंदिर स्थापन झाले म्हणून ते कोपेश्वर असं म्हणतात. म्हणजे सक्तीचा दुसरा जो रूप आहे ते पार्वती आहे मग पार्वतीच्या अजून एक हरतालिकेची कहाणी अस अशी आहे की म्हणजे पार्वतीला महादेव कसा मिळाला बघ पार्वती ना काही न खाता पिता ओम ओम नम शिवाय ओम नम शिवाय करत म्हणजे असं जप क करत ते म हारतालिकेच्या दिवशी तिला महादेव प्रसन्न होतात महादेवाच्या नावाने करत होते ती मग त्यावेळी त्यांचा म्हणजे अ असं लग्न करायचं हे ते म्हणजे तू आता कसं बोलाय म्हणजे हा होकार देतो महादे की ल्न करायचं आणि मग महा शिवरात्री दिवशी त्यांचा पहिला प्रेमवुवा होतो म्हणजे जगातील पहिला प्रेमविवाह जो आहे ना
म्हणजे शिवनी शक्ती एकत्र येतात
बर बरोबर हा शिव आणि शक्तींचा आहे त्यामुळे त्याला महाशिवरात्री असे म्हंटले जाते
होय मग तू काय काय करतेस महाशिवरात्री वेळेस
त्या दिवशी मी सकाळी लवकर उठतोय आणि त्यानंतर मग स्वच्छ म्हणजे कपडे म्हणजे फ्रेश वगैरे व्हायचं स्वच्छ कपडे वगैरे घालायचे आणि देव म्हणजे देवाला तर मी नेहमीच पाया पडते देवांना वगैरे पायया पडायचं आणि त्यानंतर मग ना म्हणजे
म्हणजे खास अशी त्याची काही पूजा वगैरे असते का
अ म्हणजे एक एक घरात असते आम्ही तर काही तर एवढंच हे करत नाही फक्त मी खास म्हणजे काय करते आमच्या म्हणजे घराजवळच थोडंस सं लांब कोपेश्वर मंदिर म्हणून य मंदिर आहे महादेवचं मंदिर तिथे आम्ही जाऊन येतो म्हणजे दर्शन वगैरे घेतो मग तिथे पण खूप गर्दी असते अ अशी मोठी म्हणजे यात्रा टाईप असं भरलेलं असते थोडसत आणि त्यानंतर तिथं महाप्रसादाचं पण आयोजन वगैरे केलेलं असतंय ते आम्ही आपल्याला त्या दिवशी पॉसिबल नसते ना म्हणजे शक्य नसते कारण त्यावेळी आपला उपवास असतो मग ते काय करतात बारा नंतर तो महाप्रसाद चालू करतात म्हणजे असं एक इथं वेगळं ठेवले म्हणजे सगळ्यांनी तो घ्यावा असं त्यांचं असतंय मग त्यानंतर आम्ही तिथं शिवलिंग वगैरे आहे महादेवची मोठी मूर्ती आहे त्याच दर्शन वगैरे घेतो आणि मग आम्ही परत येतो त्याच्यानंतर मग काय असेल ते पहिले आम्ही बरी खात होतो पण आम्हाला नंतर समजलं की त्या दिवशी ते खायचं नसते मोठी एखकादवशी हा बरोबर आहे मग ते आम्ही बंद ता साध जे काय आहे ते फळ वगैरे घेतो आम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी आम् तूपवासतोडतो पण त्या दिवशी ना महाशिवरात्री दिवशी कोणाशी कधीच उ् दोन्ही बोलू नये सोड
हा म्हणजे ते काय बघ मला माहिती म्हणजे आपण ज्यावेेळेस धार्मिक काहीतरी करतो किंवा स्पिरिच्युअल म्हणतो ना आपण असं काहीतरी करतो त्याळेु बल्यामुळे काय हो ज आपली पॉझिटिव्ह एनर्जी आलेली असात नाही ते नेगेटिव्ह एनर्जी इफेक्ट करूनना पॉझिटिव्ह एनर्जी कमी होत त्यामुळं ते उणेधुणे बोलू नये किंवा रोक रोध करू नये अ चिडचिड करू नये असं असते
हा आणि तुला एक माहिती आहेय काय उपवास म्हणजे आपण काय म्हणजे देव आपल्यावर प्रसन्न व्हावा आहे ते याच्यासाठी फक्त उपवास करायचा आपण बघ ना दिवसभरात किती म्हणजे आपण किती खातोय आपण काय खातोय आपल्याला काय लिमिटच नसत त्याला कधी रेस्ट द्यावं म्हणजे त्याला पण कधीतरी विश्रांती ठहावी बरोबर ग आ हा प त्यासाठी तो उपवास नावाचा प्रकार आपण म्हणजे लोकक नाही वैज्ञानिक दृष्ट कोण्या गोष्टी विचार करत नाही त्यांना अस कातरी सांगाय लाग
हा आणि बरोबर उपवास केला म्हणजे आता एखाद्या वेळेस आपलं शरीर म्हणजे भूक आपल्या अर्धी म्हणजे अर्ध्या पोटा आपण उठलो असलो किंवा अर्धेच भरलेलं असेल त्यावेळेस आपलं मेंदू बघायच चानाक्षस काम करते झोप येत नाही आणि जेवढा आपण खाईल तेवढं आपलं सगळं रक्त प्र्रवाह किंवा जे काय आहे ते सगळं अ म्हणजे सगळं पोटाकडे जाते नाही आणि सगळं मेंदू पोटाचं काम करते त्यामु आपण सुस्ती चढते आपघ आपल्याला
बरोबर म्हणजे अंग जे आपलं असते की नाही ते जडजड वाटत असते नाही कधी खाली आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा हे असे उपवास हे ना म्हणजे एक श्रद्धा म्हणून करा तुम्ही चालताय काय प्रॉ् म्हणजे काय अडचतण नाहीे पण असं आपल्या पोटाला एक दिवस विश्रांत की वगैरे मिळावी म्हणून देखील हे असे उपवास केले जातात आणि त्यापैकी हा महाशिवरात्री म्हणजे महाशिवरात्री च्या दिवशीने शिवलिंगाला तर विशेष महत्त्व आहे बघ म्हणजे अ त्यांचं जे शिवलिंग ब बारा ज्योतिर्लिंग तर तुला माहतीच असतील एक एक पाठ असं वेग वेगवेगळीकडे गेल्या आणि तुला माहिित आहे अ वेग आता की ह्या राज्यातच नाही तर खूप अशा राज्यात ना महादेवांचे खूप भक्त आहेत म्हणजे महादेवांची श्रद्धा महादेवांचे भाविक असणारे लोक े आहेत ना ती वेगवेगळ्या राज्य प तुला पारपण जे जे लांब लांबचे म्हणजे असेे गावं असतात म्हणजे जे शहर असतात कि तिथं जाण शक्य देखील नसते अस बर्फाळ प्रदेशात वगैरे तर देवाची श्रद्धा आहे दे अशा ठिकाणी देखील ते भाविक अ काही विचार न करता पैसाचा विचार न करता काही न म्हणजे बघ वगैरे तर तिथं फक्त दर्शनासाठी जातात कारण का मन आपलं तृप्त व्हावं एक अस आनंद मिळा
होय आणि जसं बारा ज्योतिर्लिंग आहेत ना आपल्या इथं तसं शक्ततीपीठ पण आहेत म्हणजे अ म्हणजे सतीच जेव्हा सती दहन झालेली ना अग्नीमध्येध्ये त्यावेेळेस ते घेऊन फिरत होते ना आणि मग विष्णूनी आपलं चक्र सोडून त्याचे शरीराचे जेव्हा तुकडे केले तेव्हाझ शरी जिथे जिथे तुकडे पडले तिथे शक्तीपीठ झाले म्हणा
बरोबर आहे बरोबर आहे तेच ना आपला हा तेच ना बघ आपला विषय कुठ ून कुठे गेला आणि तेच आणि काय तुला म्हणजे माहित असेल तर तू सांग कधी तर आणि
आता बसून बोलूया निवांध कधी राहता पण माझ्याकडे थोडा वेळा हो म्हणलं तेवढंच पाच मिनिटं बोलया चालेल परत करीन मी तुला हा
हो हो चालेल ठीक आहे
इतर बाय
हो बाय